हॅलो. हॅलो हा आवाज येतो ना आवाज तुम्हाला हॅलो आवाज येतोय का मॅम? हां, ठीक आहे, हे अ. हां, ठीक आहे खूप म्हणजे आता असंच बसले होते खूप दिवस झाले म्हणलं बोलुन तुमच्याशी संवाद साधून, मग तुमच्याकडे दहा मिनट आहे. का मॅम?
हो, हो, आहे बोला ना.
हा, ठीक है, चलाात म तुमच्याशी अं, आता आपल्या येेतय का आता?
अ, अजून थोडा, थोडा ब्रेक. हां आता आला.
ह, ठीक आहे हा‌. तर आपल्या भारतासारख्या देशामध्ये, अनेक म्हणजे जे काही सण आहे, ते आपण अ उत्साहाने म्हणजे अगदी उत्साहाने, प्रेमाने अगदी म्हणजे जे काय आनंदाने आपण साजरे करत असतो,, मग त्या त्याप्रमाणे मी तुम्हाला आपलं जे काही अं, रक्षाबंधन हा काही आपल्या भारतातला सण आहे, तो खरंच म्हणजे ख खरचं खुप छान आहे, मग त्या बद्दल मी तुम्हाला ख थोडीशी माहिती सांगू इच्छिते मॅम तर आता रक्षाबंधन, रक्षाबंधन कायऽळच्च ाधन म्हणजे काय? तर एक बहीण भावाला ओवाळत असते, आणि म्हण. तू माझं कायम रक्षण कर, आणि त्याला ती जी काही रक्षा, रक्षा म्हणजे राखी देत. राखी बांधून त्याला, म्हणजे सांगते की बाबा, तू माझ रक्षण कर णे काही ण माझ्या आयुष्यात अडचणी ऐतील, आणि ज्या काही प्रोब्लेम चा मला अ सामना मोरं जावं लागेल, त्या प्रॉब्लेम मधे माझ्या सोबत नेहमी रा, मग अशा प्रकारे जे काही म्हणजे ती, बहीण भावामध्ये जे काही असं ना. असत, ते अ खरच, दूढ होण्यासाठी जे काही आपले इथे रक्षाबंधन, हॉबीज यासारखे जे काही सण आहेत, ते खरंच खूप छान आहेत. आपल्या ह्या म्हणजे अ आपल्या भारतासारख्या देशामध्ये अ, हे, हा सण सण करणं, आणि जो काही परंपरेनं आपला सण चालू आहे तो सगळे म्हणजे आजही खूप थाटामाटचा हा सण साजरा करतो, प्रत्येकच्या घरी सक्षाबंधनच्या दिवशी, अगदी बही बहीणंत बहीण आणि भाहू, हे दोघेही या सणाची खूप म्हणजे खूप आतुरतेने वाट.
णजे थोडक्यात हे बहीण भाऊच नातं अतूट आहे अस देखील बोलले जातात म्हणजे न तु णार नातं, किंवा अतूट म्हणजे कधीच न. नार नात, मग ते मांनलेला भाऊ असू दे किंवा सका भाऊ असू दे, या पद्धतीने सु साजरा हब साजरा करतात म्हणजे त्या एका बंधनात बांधले जातात. आणि त्या बंधनातच प्रेम विकसित होतं, बहीण भावाचं नात. घट्ट होत जातं, असं म्हणता येईल.
हो. हो मग जना भाऊ नाही, त्यांनी सुद्धा त्यां जो काही मानलेला भाऊ आहे. बधा म्हणजे राखी बांधत असतात. खरच, हा जो काही सण आहे, तो एकमेकांमध्ये नातं घ करण्यासाठी, आणि घट करण्यासाठी खरच म्हणजे तो सण साज दोघांच्या मध्ये अ नातं जे काही आहे ते रूढ करण्यासाठी हा सण बनलेला आहे, असं म्हणतात त्यात काय अयोग्य नाही मॅम आणि अ त्या दिवशी बहीण लवकर उठत असते कारण का भावापेक्षाही जास्त त्या दिवशी ते बहिणीला आतुरता अ आतुरता लागलेली असते आणि खरच क हां ओढ असते कारण तिला ती फक्त एक राखी बांधणार असते पण तिला जे काही गिफ्टस मिळणार असतात, त्याच्यावरून मौल्यवान असतात, खरच आणि ती स्वतः स्वतःचे पैसे खर्च करून ती छान भावाला म्हणजे जी का म्हणजे एक एकजण घरी सुद्धा राखी बनवतात. मग ती म्हणजे ती राखी जी काय आहे ती विकत राखी विकत आणते किंवा घरी बनव ते अगदी प्रेमाने खुप म्हणजे खुप आधी म्हणजे दोन दिवस जाऊन त्या राख्या वगैरे चुज करून जे अनेक शहरामध्ये जात
असं बोलतात की विकत आणल्या पेक्षा घरी बनवले राखीची किंमत खूप जास्त असते किंवा त्यामध्ये प्रेम हा माया जास्त पद्धतीने असते किंवा स्वतः हाताने बनवून आपल्या स्वतःच्या भावाला बांधूने खूप म्हणजे प्रेमळ वाटत आणि त्यात आप असत मेहनत असतं. ना बनवू शकतो, तर खूप मज्जा
हो, मॅम.
सणाला
हो. हो खरच मॅम, खरंच! आणि त्या दिवशी म्हणजे बहीण अगदी नटूनथटून म्हणजे छान ड्रेस घालून भावाला अ आरतीचं ताट वगैरे करते. आरतीच्या ताटामध्ये, अ आपलं हळदी कुंकू, हळदी-कुंकू पण असतं कारण का? भावाला नाम ओढण्यासाठी कुंकू जे काही कुंकू जो ओला असतो, तो कुंकू ओला करते, परत सोन्याच जे काही आहे. ते त्याच्यामध्ये ठेवते, कारण का भावाला सुद्धा त्याच्या म्हणजे, त्याला हे ओवळण्यासाठी ते सोन्याचा डोळ्या त्या फिरवण्यासाठीही हे जे काही सोन्याचा असेल, ते सुद्धा त्या ताटामध्ये ठेवते. दोन आरती वगैरे हे सगळं जे काही आरतीच ताट आहे. त्या आरतीच ताट तयार करत असते. व ती स्वतः जाऊन त्या भावाला ओवाळल्या नंतर, काहीतरी गोड म्हणजे, गोड म्हणजे तयार केलेलं असतं. अगदी गुलाब जामुन करते, रसमलाई करते. भावाला जो काही का कोणता गोड पदार्थ हवा असेल? आवडता आवडतो. तो पदार्थ ती स्वतः प्रेमाने किंवा, ति तिला जर बनवता येत तर तिच्या आईला तो बनवण्यास ती सांगत असते, ना आणि खरंच जे काही ते प्रेम. व्यक्त करत अस त्याला त्यातून दिसत. मग ते काही जो काही भावाला म्हणजे अ गोड पदार्थ आवडतो. तिथे भरवते आणि नंतर मग मग जो काही भाव म्हणजे, तिला जे काही गिफ्ट देते खरंच, ते अगदी कमी असो किंवा जास्त म्हणजे, चांगल्या पद्धतीचा असो किंवा कसही तो दिलेला गिफ्ट असो त ती आनंदाने स्वीकारते. व खरंच म्हणजे, त्याला रक्षा रक्षा राखी बांधत. व मा सदैव तू रक्षण कर त्याला, सांग सांगते व त्याच्या पाया पडते, आणि खरचं. म्हणजे, जे काही हे रक्षाबंधन आहे. खरंच म्हणजे खूप अनमोल मौल्यवान क्षण तिच्या आयुष्यातले असतात. आणि ती म्हणजे पूर्ण वर्ष भर अगदी वर्षातून दोनदा बाहुबीज आणि रक्षाबंधनची तिथे आतुरतेने वाट पाहत आणि बहिण भावांच्या नात्याचा तो, काही म्हणजे जग आता म्हणजे तो एक सांग देणार असा सण आहे. की बाबा तू म्हणजे कितीही तुमच्या, म्हणजे लाईफमध्ये भांडणार पण क्षणा दिवशी दोघ एकत्रित येऊन, दोघांची मन जुळतात. असं जो काही सण आहे. तो असा, याचा अर्थ होतो, असं मला वाटतं. आणि खरंच खूप छान! असा सण आपण प्रत्येकाने हा सेलब्रेशन केला, पाहिजे. मॅम हॅलो!
हो, अगदी बरोबर रक्षाबंधन
हा. हा.
म्हणजे त्याचा अर्थ करतो, की रक्षा नंतर कोण? करतो, मग तो सक्का असू दे जसं, की मी बोललो तुम्हाला? किंवा मानलेला असुदे, या जगात अशा देखील मुली आहेत, ज्यांना सक्का भाऊ नाहीये. त्या मान ब्रदरांना म्हणजे, भावांना राखी बांधून त्या आपली रक्षा करण्यासाठी त्याला प्रवृत करतात. किंवा तू माझी रक्षा कर, असं ते सांगे म्हटलं दे
हॅलो
आपल्या लोकांपासून, वाईट प्रवृत्तीपासून, हॅलो
हा आवाज, हा येतोय, येतोय आता येतोय मग हा येतो, येत हा
ओके तर वाई हा तर वाईट प्रवृतीपासून तो स्वतःहून आपल्या बहिची रक्षा करतो म्हणजे थोडक्यात राबंधन किंवा हा देणारा सण हा पौर्णिमेला य
तो असं मण ते पण म्हणतात तर रक्षा करण्यासाठी जे बंधन बांधतात त्याला रक्षाबंधन असे म्हणतात आणि हे ना तर हे बहीण भावाचं असतं आणि याच्या सारखा सेम सण हा भाऊबीज देखील साजरा केला जातो रक्षाबंधन भाऊ हा बहिची रक्षा करण्यासाठी बहिणीकडे येतो तर भाऊबीजला बहिणी म्हणजे दिवाळीच्या सुट्टीमध्ये येणारा हा सण आहे तर बहीण हि भावाकडे जाते म्हणजे भाऊबीज साजरी करण्यासाठी तर हे दोन सण मला खूप आवडतात खूप आ कारण मुलींचे आवडते सण असतात ना कारण मला माझा भाऊ हो विविध गिफ्ट देतो मला कॅडबरी से आणि खूप छान पद्धतीने हा सण साजरा करतात, आणि प्रत्येक ठिकाणी हा एकच सण आहे जो अस म्हणजे त्या दिवशी सर्वांचे भाऊ किंवा सगळ्यांच्या बहिणी आपाप ल्या घरी जातात आणि तो सण आनंदाने साजरा करतात, भावाची ओवाळणी करतात. भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रयत्न म्हणजे प्रार्थना देखील करतात, तेला जसं की तुम्ही बोला की सोने वगरे पाण्यामध्ये बुडवून डोळ्याला लाव तात भाऊ जर छोटा असेल पाया पडतो तर आपण त्याला आशीर्वाद देतो, जर तो मोठा असेल तर आपण तेच्या पाया पडतो. तर खूप छान पद्धतीने अं साजरा होणार सण आहे म्हणून खूप छान पद्धतीने याची माहिती म्हणजे असं म्हणता येईल की रक्षाबंधन वर जर बोलायचे झालं तर अ वेळ किंवा तास किंवा मी असं म्हणेन की दिवस देखील कमी पडतील. कारण हा सण बनवर्यांनी हा ब बनवण्या बनवणाऱ्यांनी खूप बहीण भावाचा विचार केला असेल म्हणजे आ पण वर्षभर तुम्ही बघतोय की तीनशे चौसष्ट दिवस बहीण भावांच कधीचं पटत नाइ, फक्त भांडण वगरे म्हणजे बहीण भावंडाचे भा भांडणचं होत अस आणि मारामारी वगरे असं होत असतं म्हणजे ते एक प्रेमच असं अ तर असं सांगता येईल पण त्या दिवशी बहीण जशी सकाळी उठते, भावाची काळजी घेते, भाऊ देखील बहीण णीची काळजी घेतो आणि त्यादि शी भांडायच नाइ असं ठरवतात आणि नेमक त्याचं दिवशी थोड फार तरी भांडण हो म्हणजे तीनशे चौसष्ट म्हण्या पेक्षा तीनशे पासष्ट देखील दिवस तेच भांडण हे चालूच असत आणि जर जसे ते मोठे होतील तस तसे त्यांचे भांडण कमी होत आणि त्यांना समजून येते की बहिणी ही दुसऱ्या घरी देण्यात मते देणारे देण्यात येते. आणि त्यामुळे तो अधिक ते नातं अजून दृढ म्हणजे अजून घट्ट होत जातं आणि खूप छान प पद्धतीन हे नातं बनवल असेल आणि जर मला असा प्रश्न विचारला की जगातील सर्वात छान नातं कोणतं असेल? तर मी असं सांगेन की ती बहीण भावाचं नातं आहे अक्षरशा सिरियली सांगू की बहीण भावाच्या नात्याबद्दल बोल ताना खूप छान वाटतं आहे आणि असं वाटत आहे की बोलतच राहावं.
हा, खरचं! मम्मी मॅमच मी खरंच खूप छान! म्हणजे, अक्षरच्या म्हणजे, डोळ्यातून पाणी आलं मॅम खरचं! तुम्ही खूप छान पद्धतीनं जे काही बहीण भावाच नात आहे, तुम्ही शेवटी जो काहीन केली, की बा ज्या वला बहीण जाते त्या किंमत करते वगैरे असं जे काही आहे. तुम्हा खुप छान! पद्धतीने सांगितलं, ना खरंच म्हणजे खरचं खूप छान! आहे तुम्ही भाऊबीज जे म्हणजे, रक्षाबंधन आहे याविषयी तुम्ही बोलत खरंच जे, धन्यवाद मॅम थँक्यू! ओके बाय मॅम असंच आपण पुन्हा पुन्हा. विषयावर बोलूया, ओके बाय! ओके बाय!